हॅलो हा आवाज येईना बघ हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
हा बोल हॅलो
हॅलो
हॅलो आवाज चाललाय मधमदी
हॅलो
हॅलो
हॅलो
हा आवाज यालाय काय
हा आत्ता या लागलाय
तुझा पण येईना हॅलो हॅलो म्हणून दमलो मी कडे मग आवरलं
हॅलो
हॅलो
अग आवाज कमी
हॅलो
खरं मला यायलाय की तुझा हॅलो तुझा आवाज गेला बघ परत ह नाही
काय समजना झालय हॅलो
हॅलो हा बोल हां
येताय काय आयकु? येतय काय ग? हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो अग आवाज की ना झालाय